हॅलो, हॅलो. हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हा! काय करातेसले.
काय नाही आता आलतो कॉलेज वरून, कॉलेजला का आला नाहीस.
नाही आज आलो पहिला दिवस, काय शिकवत नाही त्यामुळे आलो नाही रे तू गेलातास.
जाऊन आलो. त्यांनी सांगितल नो. का के अ कॉ काल संध्याकाळी गेलती वाटतं सगळी.
हा!
मग कंपल्सरी यायला लावलेला, हजरी लावासाठी.
हा!
बोललेले सगळ्यांनाच, आलतीत सोड बऱ्यापैकी.
तर किती जण होती?
माझ्या मते दोन, दोन वर्गे भरलेली.
हूड्या. हा! तुझा मित्र आलते का नाय?
जास्तीत, जास्त मुलीच होत्यांत पोर कोण नव्हती.
पोर काय अजून महिनाभर येत नाय.
एक जून, एक ऑगस्ट ला.
हां हा!
येणार हो
त्यापासन म ते नॉर्मल चालू होईल, आता कॉलेज.
तेव्हाच येणार एक ऑगस्ट ला, कारण की बाकी सगळे म्हणल्यात, कि एक ऑगस्ट पासून चालू करायचं म्हणून. सगीच मला मला पण बोलाल ती एक ऑगस्ट पासून जात आता कशाला एवढ्या लवकर जायालास? कोण शिकवत नाही. काय नाही? कोण येत नाही? कशाला निघाला एवढ्या लवकर?
हा
हम म्हणलं गेलं तर बरं ब कळेल तर कसं काय काय चालूय? कुठल्या वर्गात चालू आहे? काय वर्गात चालूय? परत ते जरा फीच पण बघा गेलो होतो.
मी पण, नाही तेच मी पण येणार खरं एक- दोन दिवसात.
हा. हा.
मेघा येतो एक ऑगस्ट पर्यंत थांबणार नाही.
अरे ते काय झालं माहिती फीच
हा
आपण सेकंड फॉर्म भरलेला ते फीच त्यासाठी बी बघायला गेलतो मी. फी आपल्याला जीमेल ला मेसेज येणार.
हा
फी साठी कि फी अशी अशी आहे. ही रक्क मेलला आहे लिंक वर जाऊन क्लिक करून फी भरायची डायरेक्ट आपण.
आणि जर का आता समज माझी ती जिम्मेल हरवला आणि
अरे आता त्या ज्या आता आपण ऍडमिशन घेयेल आहे बघ
हा!
त्याच्यावर जो जीमेल दिलाय जो नंबर दिलाय
म्हणजे फर्स्ट इयरच होतं ते.
नाही नाही आत्ता सेकंड इयर यायला आत्ता परवा दिवशी आपण ऍडमिशन गेल बघ
हां हां
त्याला जो जीमेल दिलास की नाही
हां
जे मला येणार
म आता माझा तोच जिमेल आता झालाय आता. बंद झाला म्हणजे हरवलाय रे तो गावना.
म्हणजे
आता मग ते चेंज करायचं रे जी मेल मला काय करायचं मग?
मग आता कॉलेज मध्ये याय लागणार तुला बघ सांगायला लागणार असं असं कि जीमेल माझा हरवलाय त्यासाठी काय करू म्हणून
च्यायला काय लडतरच वेगळीच काढतात होनी दर वेळेला काय तर
अरे जीमेल कसं हरवलं काय झालतं तुझं नेमकं जीमेलचं पासवर्ड हरवलेलं?
हां
रिसेट मारलेलास मोबाईल?
पासवर्ड हरवला म्हणजे जीमेल ईनाच झालंय रे ती. माझा दुसरा फोन होता त्या फोनवर मेन ती जीमेल होती.
हां.
त्याचा पासवर्ड पण आता लक्षात नाही आणि एका मोबाईलवरच हो ती रे ती.
हां.
आणि त्यो फोन डायरेक्ट बंदच झाला होता चालूच हुईना झाला.
हम्म.
आणि मग आता दुसरीकडे कुठं नसल्यामुळं सगळी बोंबच झाल्या रे ती. पासवर्ड जरी लक्षात असतं तरी चाललं असतं.
होय अरे हेला बघितलास पासवर्ड क्रोमला? नाहीच सेव्ह कराय नाहीस?
सेव होता खरं त्या मोबाईलला होता रे त्यो.
ते जीमेलच येत नसल्यामुळं काय करणार आता? आणि पासवर्ड मला माहित होता. त्यो टाकला क नाही खरं ते रिजेक्ट पासवर्ड चुकीचा आहे म्हणतंय.
फॉरगॉट मारून बघितलास?
फॉरगॉट मारायला फोन पाहिजे ना आपल्याकडं. कारण नंबरला नव्ह त रे.
त्याज्यात कोड एक पडतोय नंबर पडतोय त्याज्यात.
हम्म.
तीन नंबर मधले एक नंबर दाबायचा क्लिक केला की मग तो फॉरगॉट होतोय.
आता मोबाईलच नसला तर मग कसं दाबतोस?
म आता होतच नाही मग नवीन जीमेल काढाय पाहिजे आता कॉलेजमध्ये येऊन तिथं सांगून म तुला नवीन जीमेल तिथं द्याय पाहिजे.
त्यात सगळं फोटो हुतं
वा.
आपण ट्रीपला गेलतो गोव्याला त्यातलं फोटो त्यात तच आहेत.
होय? तुला पाठव म्हणलेला क नाही माझ्या मोबाईलला?
मग काय करणार सांग तुझा मोबाईल त्या वेळेला जुना होता तू म्हणालास नवीन मोबाईल घेतो मग पाठव. म्हणून ते फोटो आपण जी मेलला ठेवलेलं त्या आठवतंय का?
गेला आणि फोटो पण गेलेत हो.
मग काय करायचं माहिती आहे काय साडेसात हजार रुपये घालून मोबाईल रिपेअर करा पाहिजे.
फोटो शान भारी आलेत रे त्यात अवघड आलं सगळं बघ.
सात जनानी हज हजार रुपये काढा. मोबाईल रिपेरी कर डा आणि पळ फोटो घेऊया ते.
सगळ्याच हायत नवका
व्हय ए आ किती दीड दोन हजार फोटो हायत बाळ.
आ.
हा आं.
गोव्याचं.
हा आठ जीबी झालय बाळ.
मग घे पैसे म पैसे घे प्रत्येकानं
दीड दोन हजार फोटो काय कमी हायत होय.
आई शप्पथ.
सगळंच हाय त्यात नुसतं आपण जे बीच वरच काढलेलं त्यानंतर नुसत बीच फोटो त्यात कोण नव्हत
बटरफ्लाय बीचवरच
लव सगळंच
बाकी हेच्यातल पण हाय कार्निवल मधल.
इथलं अरे सगळंच सांगलोय तर
अरे घ्याला मग मी हा मला फोटो पाहिजे माझं माझं काय असेल ते. हा घेत देतो.
रिपेर करूया आणि मग फोटो पाटवतो तुला जिमेल काय त्याव हायच
आणि बाकीच्याच आपण पाहिजे घ्या पाहिजेत मग जर दिल नाइ जर तूच घातलस तर मग पू डिलीट करायचत
हा तुझ तुझ फोटो तेवढं तूला मिळणार.
फोटो.
हा मेसेज टाक तसा ग्रुप वर आता माझ्याकड मोबाईल पण नाया.
टाकतो सोड मी आता.
फोट पाहिजे असल तर हजार रुपये टाक यात डाव कुणाचा माहित्याय
कुणाचा.
त्या हेजा डाव हुणार हाय बंडाचा तेज फोटो कमी हायत. लय फोटोचं नायात तेज शान्या.
व्हय.
ती असतील माहित्याय लय तर लय एक वीस भर फोटो असतील बघ तेज.
मग कमी नाही सोड त्याच फोटो
फोटो असा आलात का नाही आपल्या शंभर फोटो वीस फोटो ल झालेत.
अ तेथरात तेवढच काढत रे फट. फो तो तेवढच फोटो काढते का र क्वालिटी काढते छान
हा
आणि त्याला सूट होतात सगळे कपड्यांवर आणि फोटो पण चांगले निघतात त्याच सगळं इ कोस लेफ्ट सड सईड ला न पटो
त्यावा हच्यावररचा कुठला र त बीज शेवडला गेलो आपण
होणता रे
शेवटला असाला गेलो ना का आपण तिथं ह त्याला गॉगल घालून ब्लॅक अँड व्हाईट कसला फोटो आला
हा हा हा हा लक्षात आलं बीच नाव होणार आहे मला
ह क्वालिटी फोटो आलफशव
होय तर मला फोटो अजूनून आठू देऊ नाद खोळाात फोटो आला तशाने मी एक पण घातली मला मी एक पण त्यातली गोष्ट मारा नाही त्याने मला सगळी विचारायल त गेलता असत फोटो का काढाणार फोटो तोकोट म्हणून पोष्टट का मारा नाहीस स्टोरी का लावा नाहीस
ह
हा अजून पण विचार आलेत
आता आता काय मी मोबाईल नवीन घेतलायच
हा
आता तो मोबाईल नाही म्हणते आपण असं स्टोरेज साठी वापरा एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज आहे त्याला.
अरे मग एक काम कर त्याच्यातनं हे करता येतय का बघ की
का
मेमरी बॅकअप म्हणजे त्या मोबाईलच्या दुकानात करून देत्यात रे मेमरी येज्यात. नाही ते येज्यात ट्रान्सफर सिचऑप जरी हे जरी असला तरी
मेमरी गुगलची येत नाय ना
नाही येत्या की
ड्राईव्ह ला फोटो आहेत रे ते जिमेलच्या
हम्म कल्याणच हाय.
कल्याण काय कल्याण मी ठेवल्यात तर तुमच्याकडं एक तर फोटो आहेत का बघा?
असं कसा पडला फोन?
अरे फोन पडला म्हणजे का झालं ते बंडा आणि मी गाडीवरन चालल्यालो
हा.
आणि त्याच्या मोबाईलवर क्लासकोट लावलेला आणि शेवटचा डाव होता.
हा.
एक हजारची स्ट्रिक झालती.
हा.
एक हजारची
हा अ
ते भुयाच आहे त्या नाही जर तर
हा माहिती आहे माहिती आहे.
आणि मग आता काय करणार सिग्नलला होत आणि त्याकडन झालत चुकून चालू
हा
आणि मग ते म्हणलं, मला खेळ नुसतं-नुसतं डाव काढ म्हणलं. मग खेळालं. तो. आणि. माझा फोन. आता हो अ हातातच होता, खाली धरलेला रे मी त्या मोबाईलचा.
बरं.
झालं काय स्पीड ब्रेकरवरन पेड्यान घातला गाडी जोरात.
बहर.
त्यो फोन उडला दोन्ही पण पडलेत. अरे त्याला स्पीड ब्रेकर दिसला नाय काय, काय झालं, काय माहित काय.
वॉर.
नाही म्हणलास, तर ऐंशीच्या स्पीड न चाललेलो आम्ही
काय?
हां. स्पीड ब्रेकरवरन असलं उडलोय काय सांगू तुला जरा कमी जरा का मी त्या वड्यात गेलो असतो वळानं.
वा, मग का कारस्थाना चांगलीच करता. तुम्ही दोघं एकत्र असलास. का नाही काय तरी घडतेय बघ घटना.
बंडाची गाडी बघायला नास बाळा तू, पुन्हात. पडले चाक. आ होप नसतात.
आऊट गेलास, आवट आला असल.
हा. म्हणलं असली कसली गाडी चालवालाईस.
मागच्या वेळी पण बरकीला गेलतो आपण, ऐक मागच्या वेळी पण बरकीला गेलतो धबधब्याला. त्यावेळी फोन डिकीत ठेवलेलाव डीकित फोन मध्ये हो डिकीत फोन होता तेला झालता ब्रे हे गेलता डिस्प्ले गेलता. तुझा बंडाचा बंडाचा तुम्ही दोघं एकत्र असलासा की कायम काय नाही काहीतरी घाण होत्या.
हा.
तर म कायमच आहे ते तुमच्या दोघांचं.
अरे त्याला कसला काय स्पीड ब्रेकर दिसला नाय काय माहिती राव मागनं माझं मन क खुळखुळाच झाला.
ह उडलेल होय. काय हे ना एक हे धरलेलं रे स्टेरींग. मी मी कुठं हा आणि तो पडला बघ, आणि तो खाली असल्यामुळे माझ्या ह्याच्यावर दणका बसला रे.